हॅलो हा बोला की हा येते बोल.
जेवण वगैरे झालं?
होय आवरलं.
हा हां.
तुमचं?
आमचं पण आवरलंय आता जेवायचं बाकीय.
हा लवकर आवरले आज.
हो लवकर करायला लागते ना घरातले सगळ्यांना जेवण. लवकर जेवतात घरी.
हम्म हम्म काय आणि?
काय नाही अशी कोणती डिश हॅलो?
आव हा तेच की आता उन्हाळा आहे ना त्यामुळं पटकन आवरलेलं बरं पडतंय.
हो आता गरमी पण जास्त म्हणजे जेवण करताना गरम होतेय जास्त.
हा त्रास होते उन्हाचा पण आणि ते जेवण करताना नकोच वाटतेय पटकन आवरवरलेलं बरं असतंय.
होय म्हणजे कसं वाऱ्याला येऊन बसायला घावते.
हा ऊन लईचय जास्त वाढलेय.
हो.
उन्हामुळं जेवण पण जात नाही काय नाही असं जरा पा तळचं असं खायला असं वाटतंय.
आणि जास्त प्यायला होतंय.
हम्म पाण्यानं पोट भरते सगळं बऱ्यापैकी आता लिक्विड घेतलेलं चालतंय. कारण उन्हामुळं जरा जास्त लिक्विड जायला पाहिजे.
हो म्हणजे पाणी वगैरे चालते पण ते स्प्राईट तेन पिले की आणि त्रास होतोय घशाला तेन.
हा होय नाही उन्हात कसं सरबत म्हणा कैरीचं पन्हे वगैरे.
कैरीचं पन्हे बनवतात तुमच्याकडे?
हा बनवतात कोण, कोण रेडीमेड आणतात, कोकम सरबत वगैरे. हा कैरीचं पन्हं म्हणजे असं ते व्यवस्थित आलं पाहिजे.
कशामध्ये?
नाही कैरीचं पन्हे पण ते व्यवस्थित करायला यायला पाहिजे टेस्ट वगैरे जमायला पाहिजे.
हा हा.
हा तर हे होतय नाही तर मग ते टेस्ट बिघडली की मग हेच होते.
ह आमच्याइकडे वगैरे ते पन्हा वगैरे नाही करत म्हणजे कुणाला एवढं माहित पितच नाही ना ते पण म्हणत्यात ते
हा हा हा होय नाही आपले तर रेग्युलर लिंबू सरबतच जास्त वापरतात सगळे जण
लिंबू सरबत, कोकम सरबत तेच हाय नुसत
रसना वगैरे आले ना ते पॅकेट घेऊन यायचं थंड पाण्यात साखर पाण्यात टाकलं की मिक्स केले झालं ऑरेंज सारखं ज्यूस तयार होते, आता बऱ्यापैकी प्रिमिक्स आलेत तस पावडर
हा हा पन्हयाची
पन्याचं पण आले, पन्याचं असं हे मिळते लिक्विड टाईप कोकम सिरप कसं असतंय तसं ते पन्याच हे मिळते कैरीपन्हे ते फक्त पाण्यात एक दोन टोपण टाकायचं, हलवायचं आणि प्यायचं
ते व्हाईट पावडर असते का त्याची
नाही नाही असं सिरप कोकम कस असतोय.
हां हां.
कोकम सरबत मध्ये कसं आपण कोकमच ते हे घालतोय आगळ घालून हा तशे कॅन येतात ते म्हणजे बॉटलच येतात ते कैरी पन्हे म्हणून, हम्म. रेडिमेडच येते, पण रेडीमेड कसं त्याची क्वालिटी पण बघितली पाहिजे आपण- त्याचा फ्रीदर वेट वगैरे घातलेले असतात त्यामध्ये नैसर्गिकपणा नसतोयच ना त्यामध्ये
आ आणि त्याच्यात टेस्टिंग पावडर वगैरे वापरले असेल.
हा ते टिकण्यासाठी वगैरे घालत असतीलच जास्त करून आणि चवीसाठी ते पण काय तरी वापरत असतील घरच कस जरा वेगळं पडतंय ते कैरी पन्हे कस असं हे करतात की म्हणजे कैरी लय पण आंबट घ्यायचे नाही.
हा मिडी
यम घ्यायच्यात लांब असं घ्यायचं.
हा हा.
आणि मग ते कैरी आधी उकळून घ्यायच्या.
हा.
कुकरला वगैरे तरी चालतय दोन शिट्ट्या केल्या तरी
हा हा म्हणजे त्याच्यातलं गर फक्त
हा मग हम्म गर घ्यायचा मग ते वरचे साल काढायचं. आणि त्यातली कोयचा वरचा भाग असतय ते गर असतो ते मिक्स हातानें काढून घ्यायचं. पूर्ण आणि परत ते मग मिक्सरला फिरवायचं त्यात जिर म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात करण्याचं हम्म, ते मी रेसिपीच बघितलेली मी पण नाही कधी केलं.
हा.
रेसिपीच बघितलेली यु ट्यूब वर
म्हणजे गोड मध्ये जिर नाही ना वापरत.
कशात
म्हणजे आता गोड पणा असेल, तर त्याच्यात जिरं नाही वापरत असं.
नाही थोडं टेस्ट ला घालतात त्यामध्ये जरा, कैरीमध्ये. हा आणि मग गूळ वगैरे घालतात त्यात. किंवा साखर चालते. हम्म
काय बनवतात ना, गुळ घालून आणि आंबा ते काही काही करतात. कुस
हा गुळा आंबा बनवतात. कैरीचं लोणचं वगैरे भरपूर असते. ते कस आता उन्हाळात बनवून ठेवतात, मग वर्षभर असं खायला चालतंय. जास्त करून लिंबू सरबत, कोकम सरबत पण करतात. हो नाचणीची आंबिल वगैरे बनवतात.
हा ना
उन्हाळ्यात जरासं लिक्विड टाईपच घेतात सगळी. हा नाचण्याची आंबिल कशी ते शरीराला थंडावा पण देते नाचणीपीठ.
हां.
थंड पदार्थ आहे ना ते. मग उष्णतेमध्ये आपण खाऊ शकतोय. उन्हाळ्यात. हा म असं कन्या, ताककन्या म्हणजे आपल्या ज्वारी असते तीची भरट करायची. आणि ते कन्या शिजवायच तेच्यात. कन्या म्हणजे बारीक कण अस भरड असं आणि ते शिजवून थंड झाल्यानंतर ना, मग त्यात ताक वतायचं आणि ते खायचं असं. वरून जीरे पूड टाकू शकताय मीठ असं
म्हणजे आपण फ्लेवर टाकू शकतो. आपलं फे फ्लेवर साठी कुठला पाहिजे असं.
हा तेच की. जरा चवीसाठी आपण हे करायचं, ते पण पौष्टिक असते.
हा.
याच्यासाठी, शरीरासाठी.
हां
ताक कण्या म्हणतात तेला. आणि नाचणीची आंबिल काय तर माहतीच असेल तुम्हाला, आपलं रेग्युलर करतो तसं.
हो हो. म्हणजे ताक कण्या म्हणले ते ताकात शिजवायला लागत असलं.
नाही ताकात नाही शिजवलं चालतंय. पान्यात शिजवायचं. आणि आपण ताकात घालून खालं तरी चालतय. किंवा ताकात शिजवलं तरी पण चालतय. एक एक जण कसे करतात, ताकात पण शिजवतात. एकडे कसं कण्या सेपरेट बनवतात, आणि मग ते सेपरेट ताक घालून खातात मग असं.
हा हा करायला पाहिजे. पहिल्यांदाच ऐकालोय, ताककण्या.
हां हां. नाही ट्राय करून बघा कि, कसं जरा हे ज्वारी असते ना आपली. जरा अस हे करून घ्यायचं भाजून जरा. लय भाजायची नाही थोडीशी गरम करून घ्यायची. थंड झालं तर मिक्सर ला लावायचं.
हा.
आणि असे भरड करायची, लय बारीक पेस्ट करायची नाही. मागं पुुढं मागं पुुढं मिक्सरचं हे करायचं
हा म्हणजे सोजीला असते तस आपण
हा तसं राहायला पाहिजे ते. मग ते तेवढं पण लय पण मोठं ठेवायचं नाही, लय पण पण बारीक करायचं, मिडयम ठेवायच. त्यानंतर शिजल तस फुगते ना जास्त
हां हां.
हा. त्यामध्ये मग परत आपलं पाणी उकळाय ठेवायचं मग ते जरासं कण्या टाकायचं धुवून टाकायचं पाण्यातन काढून आणि ते शिजले की त्यात म मीठ टाकून हे करायचं मग जरा आणि जिरेपुड आपण खाताना घातलं तरी चालेल नाही थोडा वेळ ते पंधरा वीस मिनिटं लागत असतील की
हा म्हणजे आपण भात करतोय तश्यापैकी आहे काय ते
हा त्या पद्धतीन का फक्त पातळ करायचं ते थोडीच घालायची क्वांटिटी लई घालायची नाही हा कसं शिजल तसं घट्ट होत जाणार हा घट्ट होतय म्हणून थोडच टाकायचं आणि शिजल तस हे करायचं हा पाणी जरा जास्त वाढवायचं कारण ते थंड झाल्यावर आणि घट्ट होत जातय म्हणजे थिकनेस वाढतोय त्याचा
हा हा
हा वाढत जातय ते मगं नंतर आणि पातळ करण्यापेक्षा आपणच लई पण पातळ ठेवायचं नाही कारण आपण ताक पण घालणार त्यात खाताना ताक पण वरून घेणार ना आपल्याला लागल त्या क्वांटिटीमध्ये ताक घेऊ शकतोय आपण त्यात हा ताक कण्या पण कसं पोटाला थंड पण हे होतंय आणि जास्त अस तेलकट वगैरे नाही ना उन्हाळत कसं जरा जास्त तेलकट तेन खाल्ल कि मग जळजळत वगैरे पित्त वाढत
हाव
पोट साफ होत नाही अपचन वगैरे होण्याचे हे असतय
हम्म आता उन्हामुळे म्हणजे पित्त वगैरे जास्त होतय
हो तेच कारण पचत नाही ना जेवण उन्हामुळं आणि जेवण पण जास्त जात नाही पोट भरल्यासारखं वाटत नाही सारखं पाणी पिऊ वाटतय ते एक चांगल हाय ताककण्या वगैरे तुम्ही खाऊ शकता बनवून म्हणजे हेल्दी आपलं हेल्दीच कधी पण खायला पाहिजे आपण बर्गर हे तेन खातोय पण त्यांच आपल्याला नंतर साईड इफेक्ट वगैरे दिसून येतात
हा ते पावामुळे आपण पोट बिघडते पावामुळे पण
हा पोट बिघडतय कधी तर ठीक आहे महिन्यातून एकदा आपण डेली जर म्हणजे आठवड्यातून दोन वेळा दोन तीन वेळा होत असेल तर मग त्रास होते ना आपल्याला मग आपलं हे हेल्दी आधीच जे अन्न आहे आपण आधी जे पदार्थ बनवतो ते आप आपले आजी आजोबा वगैरे खात होते ते आता खाणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यातच इम्युनिटी वगैरे वाढते आपली कारण जीवनसत्व, प्रोटीन सगळं त्यातून फायबर वगैरे सगळं मिळत होत तेव्हा
आता आपण खातोय त्याच्यात प्रोटीन आपण खातो त्याच्यात काहीच प्रोटीन वगैरे काय नाही कूर
हा त्याच्यात काय नाही भेटत सगळ भेसळ ळच हाय त्यामुळ आताच्या लोकांची इम्युनिटीच नाही आधी आजी आजोबा बा होते आपल आई वडील म्हणजे एवढं ते दवाखाना वगैरे एवढं हे नव्हतं पण आता हे सगळंच आजार वाढलेत सगळं वाढल य खाना बदललाय सगळ्यास आपल सगळं चेंज झालेय ना जीवनशैली विस्कटल्यामुळं थोडं हे झालंय
हो आता कस पोट भराय पुरत खाय असं चालय नुसत.
हा पोट भरायचं नाही चवी पूर चवीला खायचं असं आहे ते. चव लागेल तरच माणूस जास्त खातोय हा. चव जास्त पायजे अस होतय.
होय.
चव आपल्या जिबेला चव लागते तेच खायचं. बाकीचेे जिबेला चव लागत नाही. पण आपल्या शरीराला हेल्दी आहे ते लोक खायचं टाळतात. आणि जिबेला चव लागते पण ते आपल्या शरीराला अनहेल्दी म्हणजे. गर उपयोगाचच नाही आहे शरीरासाठी पौष्टिकपणा नाहीच तिथं. तर ते आपण खातोय पौष्टिक आहे ते खायला पाहिजे ना. अस आहे, हम्म. जितकं आपण पौष्टिक खाऊ तितकी आपली इम्युनिटी वगैरे वाढणार.
होय आता जाड वगैरे बन होतात ते.
हा ते हेच्यामुळेच ते. पौष्टिक अन्न खाल्लं तरच हेव पाहिजे ना फायबर वगैरे पाहिजेत. त्या आत सगळं पाहिजे. तरी होत चालते ताक, कण्या करून बघा हा.
हां.
तेच की ताक कण्या करून बघा आणि फोन करा मग मला काय होतय. रेसिपी वगैरे कशी वाटली वगैरे ठिक आहे, आके हा. ठेवा. हा.
ठेवते.